हॅलो!
हा
ह
मग ते मग असं म्हणजे चांगलंय बचत गटाचं पण नाही
हा हा म्हणजे आपण त्यात इन्व्हल्व झालं की, आपल्याला सगळं समज जातेय
हा हा आम्हाला पण काही म्हणजे माहितच नव्हतं, पहिल्यांदाच आम्ही गट चालू केलेल. मग जस जस आपण बँकेत जायला पैसे वगैरे भरायला जायला लागले की मग आपल्याला माहीत मिळते. आणि ते सी आर पी त्यांना महिन्याच्या महिन्याला आपली मि वगैरे घ्यायला मग ते त्यांच्याकड सगळी मग माहिती देते. आता लखपती दिदी म्हणून, अ ते आता आले सरकारकडून. मग ते बिव्याजी बचत गटाना कर्ज पाच लाखापर्यंत तर ना होय. मग तुम्ही. किती म्हणजे पाच लाख घ्या, तीन लाख घ्या, दोन लाख लाख घ्या,
हा
असाय ते मा अजून का ह्याच्यात आलं नाही, अमलात आलेलं नाही,
जीआर निघाले.
त्यात जीआर निघाले. आणि असं वर्ण सरकार खंड ग्राम संघ ग्राम संंघ म्हणून आहे. त्यातनं पंज साठ हजार. अ असं म्हणजे आपले वैयक्तिक आपण घेऊ शकतो इथे आपण.
हा हा.
ते पण एक टक्के न व्याज एक टक्का व्याजदार आहे त्याचा, हम्म? हा चांगल हा तुम्ही कसल्याम कशनीरी पापडाचे मशीन, शिवायचे मशीन, अस काही घेणार असला तर मग ते आता अनुदान आले वर, दीड लाख, दोन लाख, अनुदान आले.
मग त्याला व्याज देन कसं
त्याला पण एक टक्क्यांनाच व्याज
यास हा हा म्हणजे कमी येणं
हा कमी व्याजदराण मग ते चांगलं आहे ना पण असं बँकेत काढायला गेल तर बारा बाराच्या चोवीस टक्क्या न ते मग बर नाही ट
एक टक्क्यान आणि आता असं हात उष्णतेने घेत कि ते पण टक्याने वीस
होय होय होय ते बश काढत ते पण तसच असत नाही हे चांगलं आपलं आणि हे सेफ आहे ना
हा
आपल्याला मिळतेच असं म्हणजे हे असतेना खात्री आहे ना बचत गटाची चगलाया पिरा
आणि जे आपण शंभर शंभर रुपये भरतोय ते आपल्या अकाउंटवरर जमा होतोय ना
हा म्हणजे बचत गटाच्या हच्यावर होते खात्यात जमा मग परत पाच वर्षांना आपण मग ते गट फोडून मग किती महिलेला वाटून येते बघून मग ते तेवढ त्या महिलेला देऊन टाकत
हा हा म्हणजे प्रत्येकचच असतं ना शंभर शंभर रुपये असं भरायचं
होय आमचा दोनशेचा आहे बचत म सगळी म्हंटली शंभरच करा पण शंभर च ल येत नाहीत म्हणून मग आम्ही दोनशे क म आम चांग आ मा
हा हा
जेवढे कर्ज फिरेल तेवढं आपल्यावर गटाला फायदा असतो मग ते म्हणते की बार ण प क टनंग असल तर ट्रेनिंग पण हम् पण हे घरातल्यानी पाठवलं
हायचे हा हा
त्यामु मग नाही आम्ही कोण ल हे करत नाही मग बाहे दुसाते क असं जेनाच्या वगैरे बाई
जात तरी पण आता पहिल्यासारख्या अस बायकाकून घरी बसत नाहीत काय ना
स होय आणि सरकारी क्लासेस सगळे येत्या
हा
आता मध्ये आलेलं ते फोटोग्राफी वगैरे करते त्याच आ क्लास आरवर्क हा आरवर्कच हे नाही काय नाही आणि सरकारी सर्टिफिकेट भेटते ना आपल्याला होय
हा मग चांगला आहे की
तेच की खर हे असं म्हणजे प्राधान्य पण देणार पाहिजेत नाही घरात तेवढ्या कालावधीत ते नाही व्यवस्थित शिकलं तर आपण दुसरीकडे पण पैसे घालवून शिकलो
पाहिजे हा आपण आपल्याला परफेक्ट येसतोवर शिकायलाच पाहिजे ते
तेच के म्हणजे मग व्यवस्थित हे होणार ना
अं
आणि अ भरपूर आहेत आपल्या ह्याच्यात दोन शंभर बचत गट आहेत गावात इथ कवट्यात होय होय भर पुर आहेत मग पन्नास एका सीआरपीकडे आहेत आणि पन्नास एका सीआरपीकडे
हा ह त्यांना पण काहीतरी फायदा असणार आहे की मग एवढं म हम्म तेच की मग एवढ्या महिला आमच्याकड आहेत
हा दाखवायचं आणि हे दोन्ही ग्रामसंंघ चिंचणीला चिंचणीला प्रभाग संघ असतोय त्याला जोडत लेले असतं मग तिथन पण म्हणजे त्यांना असं हे भेटतय हा आणि असं ते महिलांचं म्हणून ते पण हे असत की अं स्टॉल वगैरे बसत तेच की हा असं स्टॉल बसवून आपलं हे ठेवतेत कार्य क्रम ते सांगलिला ठेवतात
हा हा म्हणजे प्रत्येक प्रत्येक बचत गटा गटातर्फे आहे का
प्रत्येक बचत गटातल्या एका महिलेनं जरी ठेवलं तरी चालतं हा पण प्रत्येक एका गटाचा एकतरी स्टॉल पाहिजे आस म्हणतेत ग मग इथ आमच्या इथ आमच्यात ही भाभी बसवतेत त्यांचा भाजीचा धंदा नाही का
हा हा हं
मग एकदा गावात पण होत त्यावेळी पण त्यांनी ठेवलेलं आणि परत सांगलीला पण एकदा ठेवलेलं
ठेवलेला हा हा
आपलं बघायला गेलतो सगळीजण बायका बिका म्हणजे चांगलंय ते असं म्हणजे महिलांनी बाहेर पडलं पाहिजे आणि सांगलीतन परत मग ते दोन असं फुढं फुढं फढं जात जात मग ते हा हा मग मधी पुण्यालं होतं परत त्या पुढ त्या महिला गेल्या तर नागपूरला परत ठाण्याला असं पाच ठिकाणी होतं चांगलं होतं आणि त्यातन काय हे झालं तर त्यांचा असं म्हणजे धंदा धंद्याला त्यांनी प्राधान्य देणार ते हम् मग ते पण चांगलं आहे ना तस केलं तर
हम्म
पण ते कसं धाडसी महिला पाहिजेत करायला त्यात हा आणि ते असं डोक्यालिटिन चालवलं पाहिजे की बाबा हे स्टॉला असता कस म्हणजे चालला पाहिजे ह्या उद्देशानचं टाकला पाहिजे नाही नाही तर मगअ म काय भेटत
भेटत नाही हा
हम्
ते पुढच्या लण पटलं पाहिजे आपण काय करतोय ते
हा खाण्याच खाण्याच्याला जास्त हे आहे आता
ह ह मार्केट आहे खाण्याच म्हणजे वेगवेगळे पदार्र तर ते ना स
त्यामुळ मग ते पण म्हणजे चांगलं पाहिजे लोक कस आता काम घरात करत बसत नाही जॉब करणाऱ्या महिला त्यांनी मग असं बाहेर गेलं की चला जाऊन खाऊन येऊया आज होते नाय तेव्हा ते
हे वेगळ आपल पारंपारिकच जेवणालाच आता हे आलय
होय आता पुर आम्ही ते ह्याला गेलतो ते इथे कृषी अभियान म्हणजे ते त्याला बघायला त्या पुरणपोळीचे हे पुरणपोळी ताट होत.
हा मग आणि आपण करतोय त्यात आवडीने कोण खा
हा हा असंय.
आता सिटीमध्ये ते महागच खातात की दही धपाटे
पन्नास रु पन्नास रुपये दहीधपाटे आणि त्यात कुठ लोनच पंच दही दही पण एक चमचा
मग ते खाल्ल्यासारखं तर वाटते का तेवढं देऊन पण. घरी बनवले की आपण पोट भरून
खाऊ शकतोय तेच की पण तरी म्हणजे एवढं म्हणजे ह्याला ते मार्केटला हे हाय.
हाय ह स्कोप हाय त्याला ना ता आणि आपल्या गाव लेव्हल काय आपण घरी बनवून खाऊ शकतोय. खरं सिटीमध्ये कोण बनवत नाही आणि आता तरुण पिढीला ते बनवायला
येत नाही हा त्यामुळे भरपूर अं सगळेला मागली
हा.
मग आणि काय तुमच्या इकडें असल म्हणजे हे नसेल ना लई
हम्म नाही इकडं काय अजून अ तासगावला कसं कृषी नाही हित गावात बचत गट दोनच आहेत फक्त मला तर ऐकूनं कालचं आल्या त्या मॅडम शाळेत हम्म तुम नाव घेऊ दे का मग आमच्या मॅडमच्या त्या बचत गटात मला घ्या म्हटलं मग त्यात बायका फुल आहेत म्हणजे एका किती दहाच बायका चालतात का एकाच्यात त्या
हा तस म्हणजे मग आता आमच्यात हाच सोळा कमी जास्त तर मग एखादी नाही म्हणत्या मला पैसे भरायचं होत नाही हे ते असं पण होत ना म्हणताना मग आधी आधी ज्या गटात आमच्यात सोळाच होत्या परत ते असे एखादी गंग गाव सोडून गेली ते मग तिचं नाव कमी करायचं असं होत नाही म्हणताना मग जर ज जादा घेतल्या तरी
चालते हा तिच्या बदली तिला घ्याला येते नंतर ह म्हंटलं मी मॅडमांना त्या मॅडमांच्या गटात घेण्यासर घेण्या तर नको म्हटलं. काय ओळखीत नाही कसं जायचं काय? आणि आपल्या आपल्या जवळचे असल्या कि मग मॅडम ते आहेत त्या जरा ओळखीच्या ते आहेत.
होय की.
बाकी का गावातली अजून काही एवढी ओळखी नाही आता हे शाळेसाठीच फक्त बाहेर पडलो असल. नाही तर नाही कुठं जास्त नाही.
होय की कसं आहे अजून आपण हे असतोय. त्यामुळे काहीला लैई काही माहिती नसतय हम्म. आणि भरपूर हे होते ना.
हम्म खरं आता शासनाकडून पण महि लांना मुलींना असं भरपूर सोयी आलेत.
होय होय होय.
हे नाही ते काहीही करता येतंय.
काहीतर करता येतंय होयंच की. आणि महिला पण आता करणारेत. झाल्यात ना पुरुषांच्या बरोबरीनं हे झालेत महिला.
दिसत नाही आता.
हम् हम् स सरकारने इतक्या सोयी केल्यामुळे सगळं सगळे महिलाचं पुढायत, माणसं हा